हॅलो काय करताय.
ह आम्ही आता चहाची तयारी.
काय.
हो चार वाजले ना चार वाज नाही ते. चार वाजण्याची तयारी ना मग पपा आले. त्यांना चहा वगैरे.
अ हा, बोलू शकता ना मग कॉलवर?
हो बोला ना बोला ना तुमची आठवण येत हो ती, म्हंटलं चला ताईंशी बोललेलं नाही म्हणून म फोन करून दिला.
अच्छा काय करता तुम्ही घरीच असता का जॉब वगैरे करता.
मी सध्या तरी घरी आलीय जॉब करते बाहेर गावाला. पण आता सध्या घरी आली सुट्ट्यात म्हणून मी फार्मसी सिस्ट ह.
ह का.
हो आपलं कसं मग लोक लोकांना औषध, गोळ्या वाटणं त्यांची काळजी घेणं, सगळं
ह तिथं तयार होतात का तुम्ही म्हणजे हे कर,
नाही नाही मी हॉस्पिटलला आहे ना मग मग लोकांनाग डिस्ट्रीब्यूट वगैरे, करायचं म त्यांना कॉलंग करून सांगाय क तुम औषध सकारी मध्ये असल्यामुळे मग ते कस, त्या लोकांना आप आप आपलच काम असतं की त्यांना सांगायच तुमच्या गोळ्या संपलं आहे तर आज तुम्ही या गोड्या नवीन चालू करा तुमचा पू कोर्स पूर्ण झाला का मग तुम्हाला गोळ्या दिल्या जातील तसं म्हणजे काय काही काही रेअर केसेस असतात जसं कॅन्सर असेल किंवा टीबी असेल किंवा असे रेअर केसेसचे जे म्हणजे जास्त मोठा आजारवाले जे लोक असतात ना त्यांनाच असं नाही हा मग हो घेतात
नाही मला म्हणजे म्हणजे माहीत नव्हत म्हणजे आता मला पण तिथंच ऍडमिट करायचं म्हणतात ना
हा ह ह नाही सरकारी खरच खूप छान कारण की खाजगी म असत माहि का त्या डॉक्टर वगैरे ट्रेन वगैरे झालेले असतात ना तर ते त्यांच्या फॅमिलीच्या देखरेखमध्ये म्हणजे त्यांची आई डॉक्टर अस त्यांचे वडील डॉक्टर असतील त्यांच्या देखरेख परेशन वगरेतात पण इथे कस असत जे लोक म्हणजे खप जात ट्रेन डॉक्टर असतात त्यांनी पन्नास ते साठ ऑपरेशन ऑलरेडी असेे डॉक्टर असतात ना ते सरकारी हॉस्पिटलमध्ये असतात
हा काण
हो आणि त्यांनाच परर्मनंट केलेलं असतं आणि काही काही विद्यार्थी ते शिकायला सुद्धा येतात मग त्यांच्या हात डायरेक्ट ऑपरेशन करायला अजिबात देत नाही स्वतःच करतात फक्त त्यांना बघण्याची हो
प्रेग्नेसीवाले येतात चेकअपला वगैरे मग त्यांना ते शिकाव तकड पाठवतात का
शिकाव नाही शिकाऊकडे नाही पाठवत अस रिस् रिस्क नाही घेते शिकावकडे नाही पाठवत पण जो ट्रेन डॉक्टर असतो ना तो असतो आणि त्याच्यासोबत अजून जे शिकणारे असतात ना ते असतात पण करतो फक्त जो मेन डॉक्टर असतो तोच करतो
का तर मी एकदा गेलेली ना चेकअपला तर शिकावूच होते ते मुले
मग ते शिकाऊ कसे असतात माहीत आहे का त्यांनी ऑलरेडी वर्षाची ट्रनिंग घेतलेली आहे तिथेच ते एक वर्षाची ट्रेनिंग घेतात घेतल्यानंतर मग त्यांना एक ओपीडी देतात ओपीडी दिल्यानंतर मग ते तिथे चेकअप वगैरे करतात म्हणजे पेशन्टला त्याच्या फरक वैगरे पडला दुसरे मेडिसिन येत नाही कारण आपल्या रीपोर्ट मध्ये जात हा पेशंट परत आलेला नाही म्हणजे हा चांगला झाला किंवा त्याला म्हणजे का प्रॉब्लेम नाही कॉलिग वैगरे पण करतात पेशन्ट चे आम्ही तर गोळ्या औषधी वगैरे नीट देतो त्यांना नीट समजवतो ही केव्हा घ्यायची कधी घ्यायची मग त्यानंतर ते डॉक्
का तर मी त्या मध्यांतरी गेलेली ना दवाखान्या तर तिथं मी ज्या मुलाला रिपोर्ट म्हणजे जे डॉक्टर होते ना त्यांना रिपोर्ट ते शेजारच्या ना विचारतुम्ही काय लिहूयात अर याार उनलं
नाही नाही काही काही जे असतात ते ते ज्याला विचारत असतील ना ते ट्रेन डॉक्टर असतील कारण की हो हा ते ट्रेन डॉक्टर असतील मग ट्रेन डॉक्टरला विचार त्यांना पण समजत आता याला हॅन्डल कसे करायचे समोरचा जो पेशंट असतो ना त्याला असं वाटत की याला काही येत नाही पण ना म्हणजे विचारलेलं धी च विचार त्यांना ऑलरेडी इ्रक्शन भेटून जात डून
हो गा
नाही नाही असं नाही करायचं ते कस त्यांचं म्हणजे जे ट्रेन डॉक्टर असतात ना ते बाजूलाच असतात अस असेल तो जो मुलगा तिथे बसलेला असे तो ट्रेन डॉक्टर असेल असं काय असू शकतं कारण की आमच्या इथे असंच होतं ट्रेन डॉक्टर असतोच ओपीडीला हो आणि काही काही लोकांना असं वाटत कि बुआ सरकारी तर चांगलं नसत किंवा सरकारी मध्ये तुम्हाला माहिती का सरकारी मध्ये जेवढ चांगलं होत ना आपल्याला ट्रीटमेंट दिली जाते ना तिथे बाहेर खाजगी मध्ये नाही दिली जात खाजगी मध्ये उलट पैसे जातात आणि अ म्हणजे मी ज्या ओ पी डी ला आहे ते मह मी तर महिलांच आ डिव्हीचे पेशंट वगैरे अश्या येत राहतात तिथे तर मग त्या सगळ्यात जास्त तर तिथे डिलिव्हरीचे पेशंट म्हणजे येतातच असं नाही की येत नाही
आणि सरकारी मध्ये शक्यतो नॉर्मलच करतात ना
हा तर म्हणजे आता त्या पेशंटवर डिपेंड आहे आता जर त्याच म्हणजे दिवस जास्त असतील तर मग नॉर्मल नाही होणार
हा
सिजर होईल आणि जर मग ते दिवसात म्हणजे अ महिने भरण्याचा आत आले किंवा त्यांना टाइम दिला तेव्हा ते आले तर मग त्यांचे नॉर्मल डिलिव्हरी होते
अच्छा
शिक्षणावर डिपेंड असतं ना ते
नाही मला म्हणजे फर्स्ट म्हणजे माझ हे चार भीती वाटते
नाही मग तो तिथे कस तिथे कस मग तुम्ही म्हणजे तुमच्यासोबत जे पण असतील त्यांनी काही केलं असेल किंवा पेशंट म्हणजे काही काही सिस्टर असतात त्यांचा स्वभाव खराब असत असं नाही की प्रत्येकाचा आमच्या इथे जे आपण सिस्टर आहेत आणखी फार्मासिस्ट आहेत माझ्यासोबत तर माझ्याहून मोठे मोठे असे सर आहेत स्टाफ मध्ये आम्ही एकच कॅबिन मध्ये बसतो ते सर पण खूप छान आहेत त्यांचा स्वभाव वगैरे आणखी मग सांभाळून पण घेतात बरोबर आ कधी कधी ना असे पेशंट येतात जे आधी कधी आलेले नाहीे असा आजार येतो की आधी आलेला नाही आहेे तर मग त्यांना इन्स्ट्रक्शन देणं त्यांना सांगतो की बाजूच्या हॉस्पिटलमध्ये मोठा तेथे जा तुम्ही मग तिकडे ते लोक जातात अस आहे
मला ना धडकी बसली की सरकारी नाही बाबा काहीही झाल तरी सर
आता जे आमचा हॉस्पिटल आहे ना इतकं मोठं हॉस्पिटल आहे आधी मला भीती वाटयची जेव्हा मी स्टार्टिंगला लागली ना तेव्हा भीती वाटायची कारण की ते तर कंबाईड नव्हतं ते तर एकत्र होत आणि मग तिथे सगळ्या केसेस जळलेले बडलेले ऍक्सिडंट वगैरे वगैरे सगळे सगळे केसेस यायचे मग तेव्हा भीती वाटायची मग मी सरांना सांगायचे की सर मला खूप भीती वाटते इथे अस आणि इथे बसण म्हणजे मग डोळ्या समोर ते सगळं दिसत मग रात्री अजून झोप लागत नाही म्हटलं सर मग सर बोललेले दोन महिने थांब आपलं मागे तयार होतय म्हणे महिला तर आपण तिथे शिफ्ट होऊन जाऊ आणि आणि आपल्या इथे फक्त हे तर जे प्रेग्नेंट वुमन वगैरे आहेत महिलांच जे प्रॉब्लेम असेल टीबीचा कॅन्सरचा वगैरे तर तेच येतात म्हणे आपल्या इथे पेशंट ठीक आहे मग दोन महिन्यानंतर मग आमची बदली तिकडे झालेली मग तिथे आम्ही गेलेलो
हा ना
तिकडे ना म्हणजे तुम्ही हॉस्पिटल बघणार तुम्हाला असं वाटेल की इतकं चकपाक असताना एकही काडी नसते पडलेली इतकं स्वच्छ असतं
नाही इथं सातारमध्ये जे आहे ना तिथं पण स्वच्छता असते ते पण म्हणजे माझी एक मैत्रीण होती तिची पण डिलिव्हरी झाली ना आता मध्यंतरी तर ते म्हटले डिलिवर्ही रूम्स न असतात एवढ्या स्वच्छ म्हणजे बाहेरच्या बायका येतात ना ते स्वचछता ठेवत नाहीत किती बी तिथं स्व्छता केली तर ती डबल जाऊन घाण करता का ही माणसं कशी असतात बाबा अँप आपल ते आपल म्हणजे आपण जरी असलं त आपलं तर आपण स्वचछ ठेवतो दुऱ्याच स्वच्छ करत नाही ना आपण
आता तिथे कसं माहितीय का आता जर एखादी पेशंट असेल ना तर त्याची डिलिव्ही झाली समज समजा तिला सकाळी आठ वाजता नाशता भेटतो नाशत्यामध्ये दूध दूध चा ग्लास भेटेल आणखी नाही तर सफरचंद भेटे अ आणि त्यानंतर मग दहा वाजता पोहे भेटतात दहा वाजता प प हे नंतर मग त्यांना जी रुटीन त्यांची असते जे डॉक्टर त्यांना खायला लावतात उपमा असेल अस किंवा दूध बिस्किट असेल काहीना असं दूध बिस्किट वगैरे खायलावतात आपला ग्लुकोज ी तस ते खातात आणि सगळं ते त्यांना हॉस्पिटल पुरवत बर का
हो ना
हो आणि या खूप म्हणजे चांगला आहे असं नाही की लोक खूप आव ठेवतात सरकारीला पण सरकारी चांगलं आहे पण अस असू शकत की काही ठिकाणी चांगलं आणि काही ठिकाणी नाही हे तर मी सांगू नाही शकत मग कारण की माझ्या काकांचा ऍक्सिडेंट झालेला ना खूप म्हणजे खूप भयंकर ऍक्सिडेंट झाले त्यांचा मेंदू डायरेक्ट म्हणजे अस म्हणजे एक साईड पूर्ण अस पाणी पाणी होऊन गेलेलं अस म्हणजे हात लावला नरम नरम लागायचा एक साइडच्या ब्रेन त्यांच सरकारीी ज हॉस्पिटल त्या हॉस्पिटललाच केलेलं त्यां ऑपरेशन वगरे ते तर सात आठ महिन्यापर्यंत म्हणजे पूर्ण कंपलीट त्यांची जी पण्रीटमेंट हो वा ऑपरेशन वर हो म्हण दो महिनी त्यांना घरी पाठव पण परत त्यांना मग तीन चार महि बले ऑपरेशन सा आणि चेकअप साठी पूर्ण कंप्िटली चांगले होऊन गेले ते
सरकारी मध्ये ते पूर्ण चांगले झाले आणि कोरोनामध्ये मला तर कोरोना होता तर मी सरकारीच्याच गोळ्या घेतल्या होत्या त्याची म चांगली झाली होती मी माझ प्पा माझी मम्मी आम सर शकारच्या गोळ्यांनी चांगले झालोय होतो आम्हाला तिघांना होता
हा
हो खरंच खूप छान असतो पण म्हणजे काही ठिकाणी असेल आता तुम्ही सांगताय तुमच्या इथे नाहीे तर मग तशी सुविधा असू शकते आमच्या इथे तर म्हणजे
म्हणजे मला असं बाहेरूनच ऐकून माहितय मला पण एवढं काही माहत नाही आणि असे व्हिडिओ वगैरे येतात ना काही काही सरकारी दवा घाण्याचे त्यामुळे जास्त भीती वाटते आणि आपल्याला असं वाटतच ना की बाबा हा आपला बेबी अस अलतो आणि आपण
हो पण खजगी म पण कस झालं माहि आमच्या इथे स्टोरी झाली की म्हणजे तो डॉक्टर होता ना त्याने डिलिव्हरी वगरे काली आणि त्या बाई ची जी नळी होती म्हणजे ब्लड बेसिल होता ना जायचा ने रक्त प्रवाह आहे तीच कापून टाकले त्याने मग ती बाई पण मरून गेली आणि ते बाळ आहे पण ते पण थोडस आता अ आईच दूध विना कस बाळ असत तस आहे असं झालं प्रायवट मध्ये झालं मग मग कस बाकीचे लोक सरकारीवर विश्वास येऊन जातात असे अ झालेत आपले दहा मिनिटं छान वाटलं बोलून तुमच्याशी